हो हॅलो
हॅलो
अरे कट होऊन गेला. हॅलो
हॅलो
आवाज येतोय का
हां येतो ना आता काही रेंजला प्रॉब प्रॉब्लेम येऊ राहिला कान
हां ना गं तुझं फोन हे मला आवाज येत नाही ना माझा तुला येत
हां असं होतं कधी कधी.
हम्म.
काय करताय.
लागला का प्रॉब्लेम लय नाटकं हॅलो?
हॅलो हां नाय ना कपडे आवाज ये
बोला.
अगं हम्म हम्म. चाललाय ते प त्याला क्लासला जायचंय मला क कपडे घालून दे मला टाइम होईल परत. असं हम्म.
तो दुसरीला गेलाय ना. हम्म मोठा तो सहावीला.
हम्म. नाही तर काय हम्म काय गप्प पोरं नाही पोरं नाही पोरं झाल्यावर डोक्याला ताण राहतो. मग काय गं? बरं आपण एवढ्या एक एक नाही दोन दोन होऊन दिली.
म आता लागतं ना?
हम्म.
गरजाला लागायचं कोण आपल्यासारखं दवाखाना किती जातो.
हा अगर फत ना राहते
तेच ना मणायला होतं फक्त आमी लक्ष देऊ
हा
कुठं काय आन कुठं अभ्यासच नावाखाली तर ते वरून म्हणत्या आया काय करत्या घरामध्ये?
हां. सगळीकड चालूच राहतंय. त्यांच्या आजी दिल्लीला राहायला.
कधी?
त्यांच्या सोबतच जाईल आता महिनभर हां.
हम् तेच नाही मग तर तर माझ झालं नाइ अरे माज्याकड पैशे क्लास ला जाऊ नको मला सांगू नको काय करायचंय तुला वही दादाची वापर आच्या दिवस माझ्याकड पैशे नाहीचेय बग शंभू हॅलो
हॅलो हा बोला ना
अग रोजचे पैसे लागत
दररोज कुटून द्यायचे पैशे
मग असल्यावर माणूस देत ना ग पण मग नसल्यावर जाणार का असं ना
हा नसल्यावर कुडून देणार मण
हम् बाबा पण जायले का दिंडीत तुमची
नाइ नाइ आता एकटाच जायले बाबांच ऑपरेशन वायलय ना पायाचं म त्यांना जास्त
हा. हा.
हम्. त्याच्यामुंळ मग आत्ताच गेल्या. अ.
ते कुटाय आता? बाबाकड हाय आता.
बाबा मळ्यात मळ्यात आवनी चालूय हायना.
हा, हा, हा.
हम. मग कालपासून मयाच जात रे.
हम्म, हम्म. मग त झड मग आता दोन्ही पोरी तुलाच संबाळायचं पाहण सगळं करणं.
आ हा सगळ मालाच कराव लागत मगं.
हम्म. माहेरी नव्हती का गेली तू एवढ्यात?
नाइ एवडयात नाइ जायला आता. जाईल आता आत्या आल्यावर मग.
पाठवतील का पण?
आन तेच टेन्शन आलंय पाठविता का नाइ परत मग काय माहित आता पहिलं वि चारून
कारण की मला तर नाय वाटत जाईल तु, कारण की तुझ जास्त करून गैरच दिसती मला.
हा नाइ पाटवते जास्त करून, गेले तर फक्त दोन तीन दिवस. लगे फिरून.
ग म्हणजे इतलीच ऑर्डर रात्री कर
हा. मग लगेच फोन येत्यात दुसऱ्या तिसऱ्या दिवशी.
आ मग त्यांच्या पुरी कस काय राहते? एवढ्या सहा -. सहात सताठ दिवस.
तेच्या राहत्या. तरी बी मि एवडया दिवस राहता ना तरी बी म्हणतात नाही आमच्या पूर्वी राहात नाही. त चार - चार चार पाच दिवस राहत्या. तरी - - आता एवढ्या मध्ये पाहिले ना किती चक्कर झाले. तरी नाहीच म्हणत्या, नाहीच राती. महिन्याला चक्कर राहत्या नाहीच म्हणत्या.
माहितीय त ना मग बोला वाटत आहे नाही काही तू.
अ हा.
काय करा नाही बाई का भूत येत त्यांच्यावाले त्यांनी तिथ - - काय मला डोळ्याला दिसत नाही असं होतय.
हा ना.
म त्या दिवशी नाही तवर सासुला म्हटलं आओ म्हटलं हे बघा अरुणांची आलं म्हटलं तिला जायला नाही भेटलं म्हटलं. का कोणता कोणता पायंम ना किती वेळा येऊन गेले र मध्ये मधी
हा. दोन तीन टाइम चक्कर झालं माझे एक चक्कर वाहिले फक्त.
जमायना लागत अरे माझ्या देवा, शाळेला सुट्ट्या लागल्या तेव्हा आल्यात. त्याच्या नंतर परत ह हं अ.
हम. लग्न नाही ते मळ्यातल्या नंदा सोबत होत माझं तेव्हा हम् आता परत येतील. आता आल्यावर.
हा. परत भेटायच ना.
हम्म. हा. आता जर मी म्हटल ना मला जायचंय बा - - शि्ग मग तुल लई दमलि म्हनशील आता काम सुरवातीला चालली दुसरीकडं.
बोलून येतो लय डेंजर हे ना.
लई
तुला म्हणजे असं अजिबात तुझ्या मनासारंख काय करता येत नसल. हम्म. अवघड ये.
त्यां म्हनतील तसंच मग.
तेच म्हणतो स्वभाव डेंजर आहे बाई दिसतना दिसत त्याच्यामुळ कोण डोक लागत नाही त्यांना एवढं.
नाही नाही.
पण मग जसा आपल्या पुरी तशी सुन ना सुन आपली चित लोकांचीत्या थोच सांभाळायली येणार त्या चार दिवस तिला निघून जातील.
हा मग
मग तुला मनासारखं म्हणजे असं काही घालणं करणं राहत का ते
नाही नाही एवढं घालायचं बगय ते मी नाही कोणा विचारी वगैरे घेऊ का तेेऊ आपल्याला जेव चांगलं वाटलं ते घेत राहायचं म काम तर करावंच लागत आहे.
तुझं लाडक्याबहिनीचं चालू आहे का ते
हा चालू हाय
हा हा
तुमच येत काय नई.
हा माझ येत ना.
हम
मग त्याच्यावर तर आता जीवन जगयाचे काम झाली आता सगळ्यांचे.
अचछ नाही नाही आज सध्या काही नाही काढले ना काढल्यापासून नाही काही सध्या आता परत आ कांद्यांचे काम जाऊ म्हणजे माळ माळ्यात माणस हायत आणि ते निवडून राहिली म्हणजे इकडं मार्केटच टाकली ना कांदी तिकड माणसं कांद्या निवडाया च काम चालू आहे.
हा का तुम्ही नाही जाते ना
नाही नाही माणसं आहे ना तिला त्याच्यामुळं काय गरज पडत नाही.
ह ना मानसकतो
तेच ना तुमच्या मळ्यात माणसं नाही का.
मळ्यात काय नाही आता हॅलो आवाज येतोय का काय नाही आता अवनी झाली की मग रोप पण येतील मग ते लावायचं घेवढ्याला लावायचं.
कोणता भात आवला
ते नाव नाही सांगता येणार कोणता लावला
हा हा
हम
मग विकत असतील ना तांदूळ ते हम्म हम्म
हम्म
गहू वगैरे नाही राहात का.
हा राहताना्ही गहू ही राहतात.
हम् हम
गहू म्हणजे साल ो एवढं दरवर्ष नाही कर पुण जातय ना आम्ही गहू नाही विकत फक्त तांदूळ विकतो. ग म आमच्या आम्हाला पूरव जाते वर्ष दोन वर्ष.
हम्म अ मंग दरवर्षी करते का ह आवणी
हा दांदूज दरवर्षी करीतो.
हम्म हम् बरं ना मग. ह मळ्यामध्ये नाटे बिकच माळ आहे तुमचालला.
हा नागल सगळं
नागटिंबी हा नागटिंबी चपडू हा ह त्याच रडलाय ना ते नाट ते मी तर डोंगर दिसत नाही का पाटाच्या पुढं
हा हा हा हा तिकडच तिकडच त्याच रोडला
हम्म तिड तिरा पाठाात चांस मळा
ह
हा
एवढं पायल नाही तच्या मामा
तू का गाडीत जा जायचं ठरलं तर गाडीतच जातस
हा गाडीत जायचं गाडीतरी ठेवायचं त्याच्या म काय संपर्क यो
हा म येला आगपल म्याात निेत राहातक आगते कध कधी
अ
त्या लाणीला मळत नाहीती राात कधी
हा मग तिची बाब सांभाळयला आता तिला
हा का
तिचे बाबा मग काहीच नाही करते वावरामध्ये आ तिला गे कोणी नाही मग मी जर माया्यात गेले मग त्यापरी मागा माणस लागत मग त्या माझं सध्या नाही माझ्या म नाव तथलं काही येतय त्याच्यामुळे मग
हा हा हा
सांगून ते करून घेत ह नाही दुसरं हा दुसरं काम तु सांगा करायला नाव तरी मत मग दरवर्ष उगतील देव दा की द्या उगटतील देवन काकित मणे यावर माण भेटले ना ते दुसरी मग रोजदारी माणस सांगेले
हा हा
हम्
आम्हाला मला रिज मत आपल्याला निंदाई करूपायं कोणतही का आमही सांगा तामट्या लावायला आपण दिवसभर वाकून राह
पण येण्या कामट जमवत आप कधी करेलच नाही ना काय तिकडे जायचे आईवडिलांच्या म्हणा्याचं आई मण का एवढं जेवढं करायचं तेवढं करायचं जवढं बस तेवढं बसायचं असं हो हो हा ह
हा बाबाला फोन करू